आवाज येतोये.
हा येतो बोला की.
हा काय जेवण ते झालं काय.
हो आवरलं जेवण.
हा हा.
हम्म तुमच आवरलं का जेवण.
हो आत्ताच आवरलं.
हा.
हम्म. जरा जेवण लेट नव्हतंय आमचं.
हा जॉबवरून वगैरे वेळाने येत ऑफिस होऊन वेळाने येतात.
हो लेट नाही आला होते ना त्याच्यामुळे जेऊना सगळं लेट नेच होते.
हा हा ब घरातले सगळे सगळ्यांसोबत जेवण होत अस
हो एकटा पण जेवायला न को वाटतय म
हा तेच की दिवसभर
होय मग संध्याच तेवढं एकत्र असते जेवण
हा त्यामुळं एकत्र जेवायचं.
होय.
हम्म.
बाकीच काय नाही बोला. चालेलय आंब्याचा सीझन कसा चाललय म तुमच्याकडं.
आंब्यााता बरे आला की आता भरपूर खाले या वर्षी पण आंबे त एप्रिल पासून चालत होते ना नाही नाही बाग ते नाही तस विकतच की किंवा असं पाहुण्याने वगैरे दिलेले
हा हा
तुमचे आहे का बाल
आ नाही बाग आम्ही पण असं विकतच की कोणीतरी दिलेलं अस
हा हा नाही अंबा कस कना औरत लहान मुला बसल मोठे सगळे आजोबाजी सगळ्यांनाच आवडते फळांचा राजाच आहे ना बाय
हम
पण खूप म्हणजे वर्षातून एकदा येते त्यामुळे सगळेजण ब
ते खाऊच वाटते किती पण खावा हो आता गावी भरपूर आंबे हले
हा हा ह गावे असतात ना भरपूर झाडे वगैरे असतात त्यामुं आंबे असतात तिकडे हम्म आणि चवीला पण असतात अगं मले
होय आता इथं बाजारामध्ये कसं केमिकलच तेन असतंय एवढी चव लागत होय त्या आंबा
हा हा ते कसं केमिकल मध्ये वगैरे पण पिकवलेले असतात ना. नैसर्गिकरित्या पिकवलेले वेगळे चव केमिकल मधली वेगळी चव ते
हो ते गोड नसतात असं फक्त दिस पिकल्यासारखे दिसतात पण ते
हा हा आत न पिकलेल नसतात ना ते कच्चा असतील ते कच्च्या पाडावर काढले ना किंमतचाय हो ती
हा हा हा मग काय आमरस वगैरे बनवलय का मग
हा आमबरस वगैरे असतोय कस कुणाला आमबरस आवडतोय थोड्यांना थोड्यांना आवडत नाही मग ज्याला आवडत नाही त्याला मग ते कट करून वगैरे देतोय वगैरे पाहिजे तेव्हा आमरस करते असं
हा हा कसं बनवताय आनी
आमरस काय आपले आंबे अर्धा पाण्यात ठेवायचे.
हा
हा त्यानंतर मग ते स्वच्छ पुसून घेऊन मग ते त्याचा आतला गर काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये
हा आ बाजूला करायची.
हा त्यामध्ये थोडी साखर, वेल छी
हा
दूध पण टाकतय
हा हा
नाही तर कॉम्प्लेन पण किंवा पाणी वगैरे टाकून असं पण करता येईल. कोणाला दुधाच काय आवडतंय. गुळ पण कोणतरी शक्यता घालतंय ते पण छान होतंय.
गोळ्याचा
हम्म ते पण छान पौष्टिक लागत ना साखरेऐवजी गोड हा ते पण छान होतंय टेस्ट जरा वेगळी लागते साखरेपेक्षा प पौष्टिक अस ते ना ते हेल्दी हा कधी ते वेगळं खायचं एक दिवस साखरेच हा जास्त गूळ वापरतात. हा थोडे सात वापरची कधी
हा ह
हा तुम्ही कसे बनवता मग,
आम्ही म्हणतसच पण ग नाही वापरत, साखरच वापरत.
हा हा ते हो ते थंड झाल्या ना मग छान लागते. थोडस फ्रीज ला पण ठेव. हम्म फ्रीजला ठेवायचं थोडं हा त्यामुळे खाताना काढायचं बाहेर पंधरा मिनिटं छ ना खपे तेख
हम् आम्ही जास्त कधी नाही बनवत असंच खातोय आम
ते कसं कोणाला जास्त आवडत नाही ना अमरस खायला ते आंब्यासच खातच वगैरे का काूनात ज आम तर त्यांना काय म्ह थोडस ते तसं खाल्लेलंच बरं होत वाटतंय आमरसपेक्षा
हो आता ते
केली तर ते छान लागते
हा हा ते पुरणपोळी सोबत पण खातात ना ते
खातात की
हा हा म्हणजे
ते कसंत ते अक्षय तृतीयेला वगैरे करतात ना अमरवाज पुरणपोळी असं नैवेद्य त्यामुळे ते खातात आहे का कोणाला आवडते ते खातात असं काही नाही आंब्याचे भरपूर प्रकार आहेत ते काय म्हणजे कच्चा आंब्यापसून ते पिक लेला आंबा ह पर्वाते
मग ते कच्च्या कैदीचं लोनचं वगैरे घातलं काय मग तुम्ही
अ नाही घातलं या वर्षी गेल्या वर्षी घातलं होत ते पण कस टिकलं व्यवस्थित घात तर टिकते ना नाही तर मग खब पण होते त्याला व्यवस्थित पूर्ण आब्या स्वचछ घ्याय लाग म सन घ्याय ंब कोरडे करायचे ते कस पाण्याचा अंश राहून चालत नाही ना मुरशी येते लगेच हा आंबट असे क असं का काय ते हा केेशवला असं आणि असं त्याच्या आत असं घ्यायला पाहिजे ना असं
काय
कापूस सारखा अस हे येते बघा ते दोर दोर असे.
हा हा हा
कटीन असं असतंय ते
हा हा समजले
ते कट करून घ्यायचे छोटे छोटे पिस त्याचे म ते मसाला बरे असत ते मोहरीची डाळ जिरे मोहरे फोडणी टाक ऐची आपलं ती लाल तिखट हळद ते लोणचं मिरपोड दालचिन म्हणजे ते मसाला भेटतोय त्याचा पण आणि आपण घरी पण बनवू शकतो हम्म
हा म्हणजे मार्केट बाजारमध्ये लोणच्याचा तयार मसाला भेटत ते
हा भेटते कि हा ते कसं थोडक्यात थोड्यासाठी आपण बघायचं करून ते बघायचं करून होत असेल चांगलं तर नायतर मग काय विकत घेतलेलंच बरं पडतं कारण एवढीे मेहनत करून जर व्यवस्थित झालं नाही तर मग काय करायचं
तर विका टेस्ट वेगळी लागते ते आणि आता घरगूती आपण, आता बाहेरच लो काय केलं तर ते खार खारट लागतं
ते प्रिझर्वेटिव्ह असते ना त्यामध्ये काय ते टिकण्यासाठी काहीतरी ऍड करतात.
हा हा
म्हणून ते जास्त दिवस टिकतंय, आपलं पण टिकते व्यवस्थित घालायचं त्याच म्हणजे पाण्याचा हात न लावता त्याला हे करायचं.
हो
चांगल्या म्हणजे उ ह्याच्यात चांगल्या ह्याच्यात ठेवायचं.
हम् ती ते म्हणजे चिनी मातीच्या
स्वछ करो हम्म हे प्लास्टिक मध्ये थोडं चाल ह पण ते बरणी आधी स्वच्छ धुवून ती कोरडी करून वाळवून मग त्यामध्ये ते होतायच असं
म्हणजे पाण्याच हे म्हणजे लागतात कमणे
हा पाण्याचा अंश जराही नको असं
हा हां हां
हा त्यामु होते भरपूर प्रकारात लोणच्याचे पण आंब्याचे आपल्याच आता झटपट जेवताना आपण कैरी कापून मीठ हळद साखर वगैरे घातली ते छान लागते थोडी जिरेपून टाकायची
हो हा हा मुरंबा आपण तिलाच म्हणतात ना
मुरंबा ते वेगळं ते साखर घाऊन करतात करत ते.
आणि मोरांब्यासाठी
हा केरी प पण येत कच्च्या याच
ह हा कसे बन गैरी पणे
करी हा कच्च्या केैरी कच्ची केरी घ्यायची त दोन जरा उकळून घ्यायची ती.. आणि त्याच्या आतला गर म. चलाय करायचं पॅन्टा पण फिरवायचं अ म तथोडी म मिर पोड घालायची मीठ थोड साखर जराशी
हा हा
हा आणि त्यासं पातळ घट्ट करून घ्यायचं आणि ते थोडं पाणी मिक्स करायचं नंतर म्हणजे आपल्याला लागेल तेवढं
हा
हम्म आणि झालं पण पनण्या्याला काही वेळ लागत नाही शिजवायचं
हा म्हणजे ते आंबे शिजवून घ्यायचे फक्त
हम् आंबे शिजवून घ्यायचे आणि आतलं घर असतं ना ते मिक्सरमध्येध्ये काढायचं बारीक करायचं हम् म्हणजे पे हम्म नाही असं आपला पिळ ना येतंय ते बाहेर पडून.
हा.
आंबा सगळे ना असं दा बून घ्यायचा. आणि नंतर मग एक तोंड ते उघडायचं आणि ते पिळावून घ्यायचं. बरोबर आहेे ते सगळ हा, ते पण छान लागते आता उन्हाळ्यात. हा सरबत वगैरे पिण्यापेक्षा केैरी पननी वगैरे पण पितात लोक.
हा हा. बरं आहे म्हणजे उन्हाळ्यासाठी काहीतरी.
हा आणि नॅचरल ना थंडावा वगैरे भेटतय. ते माझा वगैरे पिण्या पेक्षा हे चांगलं हाय.
ते कस माझा ते त्याच्यात पण केमिकल तेन असतंय.
हा केमिकल असते, तिथ आपल्या जिभेच हे चव घेऊन
होय. ते आंब्याच असते, पण त्याच्यात आंबा लागतच नाही.
हम्म आंबा कमीच टाकतात ना एवढ्या सगळ्यांना जर आंबा जास्त दिला, तर त्यांना पण कसं हे होणार. असं म्हणे त्यांचे काय तर शॉर्टेज असते कंपनी वाल्यांची.
हा हा.
कायतरी हे कुठलं तरी असेल केम, आता ते काय? सगळं सांगणार नाहीत ना, पण आपण कळाला पाहिजे लोकांना. कि आपण नॅचरल पद्धतीच हे खायचं कि ते प्रिझर्वेटिव खायचं.
हो.
ते सगळं आपल्यावर अवलंबून आहे ना.
हो नॅचरल खाल्ले तरच चांगले
हा तुम्ही आंबापोळी कधी ट्राय केलाय?
नाही ओ, कशी बनवतात कैरीची बनवतात का पिक कलेल्या?
नाही बहुतेक पिकलेलेचेच बनवतात पण ते मला पण एवढ प रेसिपी माहित नाही हे. त्यातलं तुम्हाला माहित आहे का? बघूया.
मी ऐकून ते ऐकून माहित ते प ण ते आंबा पिकलेला असतय बहुतेक. अ ते त्याला पातळ कर पुन्हा ते
हा म्हणजे आमरस केल्यासारखं करायचं.
हा ताटाला ते पसरवायचं वाटतं.
हा हा आणि म वाळवायच असल ते मी व्हिडिओमध्येध एका काय बघितलेलं.
हा हा
कि उन्हात उन्हात असलेलो
जास्त पण ऊन नाही असं
पण ते वाळणार कसं.
जास्त उन्हात वाळ वाळलं तर ते कडक होणार ना
हा हा हा एकदा ट्राय करायला पाहिजे जरा.
आम्ही पण नाही केल ते हा युट्युबलाच बघितलं होतं.
हा हा हे कोकणात जास्त असते ना बऱ्यापैकी तिकडे आंबे जास्त असात रत्नागिरी. हापूस देवगडहापूस प्रत्येकचे बागा असतात त्यामुळे ते वर्षभराचं करून ठेवत सगळं.
हो हो कोकणी लोक.
हा हा लोणच म्हणा कैरी प्ने वगैरे. साठवून ठेवतात.
हो हो चालेल चालेल मग ठीक हा. ठेव.